हॅलो हां हो
अगं ऐक ना - आमच्या शेजारी एक बाई राहते ना - तर तिची आजी आलेली आहे अग - सटनायची म्हणजे ती सटनायच्या पुढे काहीतरी गावे तिथली - आलेली ती बापरे - नाही ग सटण्याच्या सटण्यामध्येच काय ते नामपूरच्या पुढे काय - गाव आहे बाई त्यांच - अ नाही ग अजून सांग -
इकडं ये -
काहीतरी गाव आहे बाई ते - तर तिथल्या आजीबाई आलेल्या अगं आजी म्हणजे बर का! अन नाही. अ का ते महादेवाचं मंदिर आहे बाई ते हसेल काहीतरी - तर नऊवार नेसते बरं का ते आजीबाई नऊवार नेसतात. बापरे एवढं काम करते बाई ती आजी - म्हणजे आपल्याला सुद्धा लाजेल एवढं काम करते म्हणजे तिच्या - तिच्या मुलाची मुलगी य ती नाते मुलाची मुलगी
हम्म हम्म हम्म
मित्र बोलले नव्हती का तो आभीचा मित्रही म्हटल म्हणतो क त आ बा तलाण तो मुलगा आता म्हणजे अभीच्याच सोबतची जड नाही होते पाहिे महिने पण सोबतच त्यांना असच का होत पण मतीनी पूर्ण महिनेत पुूर्ण दिवस घेतले वाटत त्याचा जन्म ना मुलगा झाला त्या तिला एक एक मार्चचा जन्म आहे त्याचा एक मार्चला हेच होत ना होळीच होती ना आपल्याकडे
हा वाटत हा मार्च मध्ये असते
हा एक मार्चलाच होती प ह्या वर्षी वाटत काहीतरी तारीख गोती बाबा मग त्या दिवशी झालेला आहे बरं का तो तर मग झाला मग ती थोडीशी थोडे दिवस तिकडे होती आणि तिचं सासर ना तिथंच बाजूला आहे
हम
मग तिथे माहेर राहिली दोन एक महिन्यानंतर सासरी गेली मग तिथून मग आता तिच्या मिस्ट्रांचं पण खाण्यापिण्याचे हाल होत ना रिएक्टर राहतात ते मग ती येऊन लागली मग जसं काय अडीच एक महिन्याचं बाळ होत मग तेव्हा ती आली आणि सासूबाई त एवढी छान आहे व तिची तिची सासूबाई पण मग सुबाई आली मग एवढे दिवस हा सुबाई राहिली वगैरे न ननंदपणी तेच राहते नाशिकमध्ये पण ती वर्किंग आहे मग ती पण आली होती तिला दोन मुली आहेत मग छान म्हणजे सासू असून पण सगळ्या गोष्टी आवरणं वगैरे तिची काळजी बाळा सत श्री अ काळ जी इतकं छान ती सगळं सांभाळते भाई नाही ना मग तिचंच तर तिकडचं गाव आहे ना तुला बोलली नाही का नामपूरच्या पुढेच गाव आहे तिचं म्हणजे ती नामपूरला शिकलेली आहे त तिचा भाऊ नाही ग तिची नणन
हा
तिची ना नाही नाही तू म्हणते मालेगावचं ते म्हणते का तू
हा
अगं तिच्या मालेगावला मालेगावला ओळखायचे वाटतते ते एकमेकांना मालेगावला शिकायला होते ना ते
हा
म्हणजे नामपूरला फक्त बी ए पर्यंत कॉलेज वाटते तर मग एम ए वगैरे करायला त्या पोरांनाक मालेगावला यायला लागत आपल्याकडे अ सटना लाग काही ऑप्शन आहे का नाही काही माहित नाही बाबा
मला पण नाही माहित आहे
हा पण मग त्यांना इकडे यायला लागतं मग इकडे आल्यानंतर मग तसे ओळख वगैरे सांगायची मला ना नेमकं सिंक नाही झाला अ ती काय सांग पण मी हो हो केलं फक्त एवढंच केलं मग त्या दिवशी काय झाला ग ती ह तिचं सांगत होती ना त्यां म तिच्या आजी आली अ गं मग तिची सासूबाई होती आता पण मग ते कसं ग श शेतकरी व्यवसायाचे माणस शेतामध्ये वगैरे काम आता पाऊस पण सुरू झाला पेरणीचे काम वगैरे हे असतातच सगळ्यांची म्हणून मग ती आता तिकडे गेली तिची सासू गावाकडे गेली मग आता हची काळजी घेण्यासाठी वगरे खास म्हणून मग तिच्या आजी आजीला पाठवून दिलं इकडे आणि तिची आईच आली असती अगं, पण तिच्या आई.. ना एकदम मोठा अपघात झाला अगं मागे इत्र बोलली होती ना मी वाटत? नाही आपलं बोलणच नाही झालं ना काही विषयावर तिच्या आईच खूप मोठं.. ‌. क्सिडेंट झाला आई आणि वडील कुठेतरी चालले होते वाटत लग्नाला, तर समोर एक... मुलगा होता अगं, तो मुलगा एकदम गाडी त्यानी.. अचानक ब्रेक मारून उभ राून गेला मच्या गाडीची धडक झाली. तर.. सुदैवाने त्या मुलाला काय लागलं नाही. पण, दुर्दैवाने या्या दोघां नाहीत.. इत जबरदस्त लागलं तर तिचा पाय पूर्ण हे झालेला आहे. म्हणजे तिला आता किती महिने झाले? तिला सातवा महिना होता ना तेव्हा ऍक्सिडेंट झाला. आणि आता तिचा मुलगाच.. अ तीन साडेतीीन महिन्याचा काहीतरी होऊन गेला. मग तेव्हापास.. ून तरी पण त्या तिच्या आईला अजून व्यवस्थित बसता येत नाही. अशी मांडी घालून हे करता येत नाही. मग खूप तिला त्यावे त्यावेळी खूप त्रास झाला ग रडायची खूप हे.. पण त्या सासरच्यानी इतकी काळजी घेतली सांगते तुला बापरे! तू सुा म्हणशील, खूप काळजी घ.. त मग आ ति आई आईच येणार होती पण मग आ हे वातावर.. त पाहिलं अस त्रास होईल तिला. कसं शहरामध्ये कसं ए असं खाली जास्त उतरणं वगैरे होत नाही तसं गावाकडे तर मोकळ. चालणं होतं तिचं, ओसरीवर, वगैरे माणूसकर थोडं फिरून आला तरी बरं वाटत. आणि आजूबाजूला कसं कोणी ना कोणी येऊन बसत. तसं इथे येणं जाणं पण कोणाच एवढं नसल्यामुळे मग.. अ तिची आजी म्हणे ठीक आहे, म्हणे मग.. मी येते ब अस मग तिच्या, आईची काळजी घ्यायला, तिच्या आईची आई आलेली. म्हणजे ती करची आजी, आणििची काळजी घेण्यासाठी करची आजी. पग म्हणजे किती? छान ना खूप लकी अगं ती. मग.. तिच्या आजी आली ना.. आली म्हणजे नुसती आली नाही अगं, नुसतीच मग बाळाला घेणार किंवा मग असं नाही आल्या आल्या ब.. गोधड्या काढल्या आजी ुवायला गोधड्या स्वच्छ मी आली.. हत नाली अ ग म ब.. पाडायरे मग त..
पावसाचं वातावरण मग.
अगा आता दोन तीन दिवसा पूर्वीची गोष्ट सांगते तुला मी, आज नाही आले ती दोन.. तीन दिवस झाले, मलगीच गोधरा वगैरे धुन वाळ टाकून दिल्या.. आज पण बोलल्या, मग ति तेच सांगत होती त्या दिशी.. छान वाढल्या म्हणत दिदी, पण आज नेमकं हे वातावरण असं झालं पावसाचं.. त्याच्यामुळे मग वा वाळतील का नाही वा असं? पण मग ऐकत नाही म्हणे.. ी म्हणजे आजी म्हणते ब कि बा तुझं बाळ लान आहे. ब किती काय?.. शील नंतर आता आईचं पण असंय ब तर मग मी सगळं आवरून निवरून जाते ब मला पण बस.. ून बसून बोर होतो म्हणे. त्यावेष, सगळं छान आवरून घेते बो असं म्हणून.. करते अस.. काय केले का मग तू बजे केले का पाऊस पडतोय तर? माझ ऋषी.. सार काल पण मला म्हणे, आई काहीतरी तळ आणि आज मला म्हण.. हो आई काहीतरी तळ काय तरी तळ. मग त्याला म्हटलं थां मग त्याला ना, नागलीचे पोंगे होते ते तळून दिले. अगं नागलीचे पोंगे तळवून दिले ना मग त्याला. नागलीचे पोंगे तळून दिले. नंतर, साबुदाणा बटाट्याची चकली माहिती का तुला?
हो.
बटाट चकली त्याला नाही आवडतना आवडत. ह कि.. छान लागते तळलेली मग ते तळून दिली. आणि काय नागलीची..
आम्ही ते रेडीमेडच घेऊन येतो नागलीचे पोंगे वगैरे. रेडीमेड घेऊन येतो. आता परत म्हणेल तो काहीतरी हा आता त्याने ऐकलं असेल आता परत म्हणेल काहीतरी. बनवून दे.
अगं नाही आमचं काय ज लाग राऊटरचा प्रॉब्ले लेम झालेला हाय, राऊंटर असत ना वार वायफायच, तर ते ना हेच होत नाही अग, हे आता पाऊस पडला ना. तर वर्किंगच नाही होतय, यांच डायरेक्ट काम थांबून गेलं ना ग म त्याच्यामुळे. मग ते सारखे कॉल येतय त्यांना आणि त्यांचं कामच हे होऊन गेलं. मग त्या माणसाला आता एकदम मर्जंटमध्ये. बोलवलं मग आता तो वरती गेलेला आहे आणि नंतर मग ते सगळं काम वगैरे करेल, बघू म आता होतं का नाही. मग तो वरती गेला होता. नाही ग पासवर्ड लागतो ना त्याला.
हा पण मग काहीच होऊन जातं बाई कनेक्ट.
काय माहिती अनुशचे पप्पा अम हे. देऊन टाकतातग आग लगेच की बा जाला पाहिजे आता खाली एक, अ मग मी त्याच्याशी बोलली नाही का तुला स्पृहा, याची मम्मी. तर मग तिला पाहिजे होतं मग तिने हे करून घेतलंगेल की बा मला लागतंय बा. फॉर्म भरायचंच काम होतं.
हा हम.
जॉन करून घेतल, आग आज स्कूल मधे ना मी पूस पुस्तक घेऊन गेली होती मानास शास्त्राचं छोट वाचू म्हटलं, ते छान आहे मग म्हणजे छोटं आहे. असं अ नोटबुक असते ना आपली छोटी हा नोटबुक असते ना छोटी तस.
अगं मग ते वाचून टाकायचं ना तू मस्त दोन तीन वेळा.
वाचलं ना ग म रिव्हजन पण झाल्या. अग त्याच्या रिव्हजन झाल्या माझ्या पण प्रॉब्लेम अस झा ला. हा मग आता झालंय आग आणि ते छोटं आहे ना वाचायला पण काही एवढं वाटत नाही.
बाई तुझं जस तसं काही का होईना अभ्यास होतोय माझं काहीच नाही.
बाई मी रात्री पण घेऊन बसलीती मला रात
असं काल मी पावभाजी खाल्ली त्याच्याने मला, डायजेशन नाही होते.
हा कॉन्स्टेपेशन सारखं वाटत आस तुला. अग पाऊ असतो ना गतो मैद्याचा.
असं पोटात दुखतय मला.
हम्म.
डेकर पण हा डेकर पण नाही निघतं ये. आणि मी तरी खाते खाते, खयला तर खाऊन घेते.
हम्म. तर आमच्या इथे ना टीचर आहे ना एक. तर ती म्हणजे तिला कशीग थोडस फॅमिली तिचं थोडं हे वाटतं मला आर्थिक दृष्टया, म्हणतो ना आपण तर म्हणजे आता एवढं पण नाही पण मग ती थोडीशी हे आहे काय म्हणतो ना आपण त्याला अम्बिशियस वाटते मला ती आणि वय काहीच नाही अगत ती तिचा. मग तिना मा आस सहज आम्ही गप्पा मारत तो आज, तर ती अम सकाळी मी तिला म्हटलं ना घरी जाते बा मग. टीएडीचा अभ्यास वगैरे कसा करते तिने पण फॉर्म भरला तर मग ती सांगत होती की, अ सकाळी पावणे नऊला स्कूल असते म्हणजे तिचा टायमिंग पावणे नऊचा हाय आमचा साडेआठचा आहे हो मग ती सीटीटी क्लिअर ए. टीएटी चा फॉर्म भरला आहे. मग तिने तो फॉर्म भरलाय मग ती साडेबारापर्यंतचाच टायमिंग आहेे तिचा पार्ट टाइम करते जसं काय ते आमच्या स्कूलमध्ये इथे करते म मला वाटलं घरी जाऊ ना अभ्यास पण तिने त्या वेळात अजून लायब्ररी जॉईन केलेली आहे मराठ अभ्यासासाठी केली असेल लायब्ररी जॉईन पण तिथे जॉब करते ती लायब्ररीमध्ये जॉब करते आणि मग
लायब्ररीमध्येध्ये जॉब करते ना इकडे पण कस का
अगं मग तिकडे नंतर करते साडेबारा नंतर हो हो चालेल चल ऐक ना पाऊस खूप वाढला करून
हो हो हो बाय हा